हॅलो! काय चाललेय.?
काय बसलोय बघा काय चाललय आज काय कुठला मेनू काय आहे आज.
जरा छोले -छोलेची रेसिपी सांगते तुम्हाला.
अ कुठले अ छोले चे मोठे छोले ची रेसिपी
हम्म हा मोठा हारभरा म्हणून असतोय. आपलं नेहमी कशे आपले हारभरे असतात. छोटा हरभरा काळा असतो तो. आणि त्याच्यामध्ये हिरवा हा मग छोलेची मी रेसिपी सांगते. अ छोले आता करायच म्हंटल तर संध्याकाळी आपल्याला छोले हा तुमला सांगते की छोले घ्यायचे पावशेर छोले घेतले. तर त्याला एक चार कांदे, चार टोमॅटो
बरं
आणि अ मग अ खडा मसाला म्हटलतर ल हे दालचिनी
बर
आणि लवंग आणि तमालपत्री आणि छोले छोले मसाल्याची शाशीड मिळतात.
शायशे्ड मिळतात, आलं पेस्टाची लसुण मग अशी
आल, लसून, आल, लसून पण घ्यायचं कोथिंबीर पण घ्यायची. आणि ते त्याला हे करायचं आधी छोले रात्री भिजत घालायचे. हा तेल- तेल लागणार की तेल पावशेर लागणार तुम्हाला.
तेल पावशेर लागणार नं
हं रात्री संध्याकाळी- रात्री हे करायच छोले भिजत घालायचे.
मग ते किती वेळ भिजत घालायचे ते?
रात्री घालायची आणि आपण सकाळी करायला घ्यायच म्हणजे तुम्हाला जेव्हा करायचं. हा रात्रभर भिजत ठेवायची म्हणजे अ शिजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि सकाळी मग उठल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी बनवणार आहे. त्यावेळेस ते कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या त्याच्या.
बर.
मग ते पूर्ण शिजल जात आणि मग न तर मग आपण ग्रेव्ही करायला घ्यायचं मग टोमॅटो परत कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून घ्यायच आलं, लसणाची पेस्ट घ्यायची आणि हे सगळं मिक्स मिक्सरला ग्राइंड करून घ्यायच.
म्हणजे आता हे तुम्ही आता ग्रेव्ही करायचय त्याला काय लागतेय? तुमचं कांदा, लस कांदा, आलं, पिलाशी, आलं कांदा, टोमॅटो ते किती प्रमाणात एक, एक, दोन, दोन लागणार का?
अ नाही कांदा तीन, टोमॅटो तीन घ्यायचे.
यस
म्हणजे ग्रेव्ही असं थिक हा ठीक होते ना ग्रेव मग असेड जार घट्टसर होते मग मग कांदा, टोमॅटो, आलं, लसून पेस्ट घ्यायची कोथिंबीर घ्यायची ह्याची हे ग्रेव्ही करायची तयार करायची
बरबर
आणि हे झालं की ते मग तेलामध्ये म्हणजे एक पळी तेल घ्यायचं त्याच्यामध्ये हे ग्रेव पूर्णस सगळं टाकायचं म्हणजे कांदा, लसुण, आलं, परत टोमॅटो हे टाकायच आणि तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं त्याच्यातच खडा अ दालचिनी, लवंग आणि हे टाकायचं तमालपत्री आणि ते पण पूर्ण अस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे
आता मला एक सांगा ते जे ग्रेव्ही आपण तयार करणार आहे काय? त्याच्यामध्ये तेल सुट त्यापर्यंत ती भाजून घ्यायची काय?
बा ह तेल सुटेपर्यंत आणि नंतर आपण लाल जो आपला बुक्का असतो. तो आपण त्याच्यामध्ये दोन चमचे ॲड करायच.
आणि च म हे आपले तुमचे अ म हे घ्यायचे का चटणी घ्यायची का
हा तेच की लालबुक्का घ्यायचा चटणी आपली घरातली चटणी नाही घ्यायची आपण म्हणजे विक आणतो ते लाल लाल हे घ्याच म्हणजे त्यांनी कलर पण येते कलर जास्त येतो ते ते दोन चमचे टाकायच आणि पूर्ण असं हे करून घ्यायच घ्यायचं आणि नंतर जे छोलेचा मसाला मिळतो तो वरून टाकायचा आणि जे आपण छोले बनवले म्हणजे हे केलेले आहेत शिजवलेले आहेत तेच त्यांच्यातले ब छोले थोडेसे चाळणी आणि थोडेसेच हा आणि ते पाणी पाणी पण त्याचे हे करायचं त्याच्यात टाकायचं
टाकायचं म्हणजे त्याचा ते स्वाद चांगला लागतोय. साधारणत ते छोले आहे का नाही ते किती वेळ भिजत घालाय म्हणजे म्हणजे उकडायचे ते किती वेळ असं?
एक तीन शिट्ट्या द्यायच्या एक तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या म्हणजे ते शिजते कारण रात्री आपण भिजल्यामुळे ते ऑलरेडी फुगलेलं असतं म्हणजे अ हे झालेलं असतय ग्रेव्ही नाही होत म्हणजे आता हे आपण तुम्ही कांदा टोमॅटो घातल्यामुळे त्याची ग्रेव्ही होणारच की पण थोडे त्यातले
छोले आहे ना ते जास्त गीर शिजत नाही का असं म्हणत
नाही नाही जास्त गीर शिजत नाही ते आहेत तसेच राहतात आणि त्याच्यातले थोडे छोले म्हणजे चार पाच छोले ते पण ग्रेव मध्ये म्हणजे टमॅटो ह्याच्यामध्ये घालून त्याची पण पेस्ट करायची म्हणजे ते आणखीन जरा चवीला लागते
बरं बर बर
आणि असं मग ते शिजलं की मग त्याला तव म्हणजे तवंग येतो परत आपल्याला त्याला तेल सुटलेल असते आणि खायला पण छान आणि ते मग आपण तुम्ही पराठा ह्याच्याबरोबर हम्म काय बर भटुरेबरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता किंवा नानबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही
नान बरोबर बरोबर आणि ते ह्याच्या बरोबर तुमचं ते काय म्हणतो आपण रोटी असती त
हा रोटी रोटी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही
बर बर आता छोलेचे कुठले कुठले प्रकार करा म्हणजे करता येते अजून
छोलेची न हे छोले छोलेच बनवता येतात ओकिंवा छोले भट
म्हणजे का वेगवेगळ्या काय रेसिपी त्याच्यात दुसरीे आहे का का तेवढेच आहे तेवढं
माझ्या मते छोलेमध्ये तर नुसते छोले छोलेचीच रेसिपी मा मी आतापर्यंत
म्हे आता सुरुवातीला जे तुम्ही सांगितले त्या पद्धतीन ते सगळं साहित्य घ्यायचं आणि ते सगळं तयार करून बनवून तयार करून घ्यायचं आता ते त्याच्याबरोबर दुसरं काय आणि छॉले मध्ये काय प्रकार करता येतोत आपल्याला
तुम्हाला जर छोले म्हणले मग त्याच्यामध्ये तुम्ही ब बटाटा ऍड करू शकता बटाटा हा ते कसं आता तुम्ही ही आहे ग्रेवी घ्यायची फक्त कांदीे थोडीशी कमी घेल टोमॅटो कमी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बटाटा उकडून तुम्ही बटाट्याचे मोठे काप सुद्धा घालू शकता म्हणजे उकडून
बर
आणि त्याच्यात टमॅटो सुद्धा तुम्ही हे करू शकता उकडून ऍड करू शकता थोडेसे हिरवी मिरची बारीक बारीक चिरून ती पण ऍड करू शकता म्हणजे ती एक सर्व हे करून वेगळी रेसिपी तयार होते मग
बरबर आता ते काय काय काय ठिकाणी अशी रेसिपी तयार करतात ना कि तुमचं हे अ.. ते छोले तयार करून घ्यायचे आणि त्याला एकदम म्हणजे असं नेहमी कसं, ते आपल्याण हार भरायच आम की, करतो ना तशी घट्ट जराात थोडीशी आमटी. अ.. गिरवी न करता असं केली, जाते ना काहीतरी
ह, ते ते आपले वेगळे ते हरबरे वेगळे असतात हे हचे कसे हे तर मोठे हरबर असतात त्यामुळे ती, मग पातळ होते आमटी मग ती एवढी चवीला होत नाही. त्यापेक्षा हेच छोले चांगले होतात त्या त्याच्या, एवजी तुम्ही हे, सुद्धा करू शकता. तकी, हायहेच छोले बीजु हो रात्री भिजवाचे आणि सकाळी थोडस कॉर्नफ्लवर तांदळाच पीट तर थोडस बेळसणपीठ त्याच्यामध्ये हे करून पेस्ट करून त्याच्यात तिखट मीठ घालून हे एक एक छोले त्या त्याच्यात बुडवून असं तळून घ्यच ते ते पण क्रिस्पी लातात.
नाही नाही तळून घ्यायचं म्हणजे का, छोले तळून घ्यायचे.
हा तला तेला तसं टाकायचं, आणि ते तळून घ्यायचं फ्राय करायचं हा आणि ते फ्राय केले की मग त्याच्याबरोबर तुम्ही, अ मिरची फ्राय फ्राय करू शकता परत थोडस कडीपत्ता हे घालून शेंगदाणे हे घालून मग ते पण खायला छान होतं.
म्हणजे ते हं हे म्हणजे त्यातला बी हा प्रकार करता येतो कि ते छोले चो.. फ्राय करून घ्यायचे मिरची बिर तते जे हे, करून त्याच्यात परत थोडस- अ. मसाले वगैरे ते गिरवी वगैरे, घालून टेस्टी लागत असेल ते.
हा. ग्रेव्ही नाही घालायची फक्त, अं ह्याच तांदळाचं पीठ- कॉर्नफ्लॉवरचं पीठ थोडंसं बेसन पीठ. अन तिखट, मीठ घालून त्याची पेस्ट तयार करायची. आणि आपले हे भिजलेले -
नुसत कॉ- कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर परत ते तांदळाची - आणि कुठली? हारबऱ्याच पीठ, बेसन पीठ. ते त्याच्यामुळं अ ते गिरवीसारखंच होणार अस.
नाही. पातळ म्हणजे ग्रेवही सारखंच ते पा प प पातळ करायचं आणि त्याच्यात ते- छोले टाकायचे आणि ते एक एक छोले परत ते तेलामध्ये तळून घ्यायचे.
म्हणजे ते थोडस, आपण हे केल्यागत. अं - आपण भजित वगैरे. हा. पण ते तसंच घट ते पीठ घट करावं लागेल ना आपल्याला?
अ थोडं म्हणजे ते ह्याला छोलेला वरती लागलं पाहिजे ते पीठ.
आणि त्याच्याचं थोडा जर ता तो आपण- ह्यात ह्याच पद्धतीत आपण जर, थोडासा मॅगी मसाला जरी घातला ना तरी - क्रंची आणि टेस्टी लागत असेल.
हा होणार की, कारण तुम्ही त्याच्यामध्ये- अ धना धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर हे असं त्या पिठात जरी घालून ते सगळं जर- म तुम्ही हे केलंत तिखट मीठ सगळं घातल की. तर ते तळून निघ - -ते. त्याच्याबरोबर कढिपत्ता, मिरची, परत शेंगदाणे हे- पण तुम्ही त्याच्याबरोबर- तळून घ्यायचं. म्हणजे कसं ते खाताना मग सगळंच असं हे लागत.
चवी चवीन लागत बरोबर बरोबर. आणि अ ह्याच्यामध्ये तुम्हाला, एक विचारायचं असं- तर तर छोले. छोले आपण करतो ना? काही काही ठिकाणी कसं होतं माहितीय का? ते अ छोले असं म्हणजे- पहिल्यांदा तव्यावर भाजून घेतात. आणि परत ते ती कशी रेसिपी असतेय काय?
ते त्याला आपले कस? आपले आपले साधे हे देशी हे असतात ना? हरभरे. ते हे करायचे आपले भिजत घालायचे. आणि मग सकाळी म्हणजे आपण जे भि भिजल्यावरती आपले ते- अ. तव्यावरती थोडस असं ते भाजायचं.
बर.
ड्राय होईपर्यंत. आणि भाजले की त्याच्यावरती थोडस मिठाचं पाणी ओतायचं.
अच्छा.
म ते - अ खारट आणि हे छान लागत. ते पण तसच भाजून हे केले की.
म्हणजे ते म्हणजे ड्राय मध्ये मिळतं ना? काहीतर. म्हणजे कसं? की तव्यात ते पहिल्यांदा हरभरे भाजून घ्यायचे. कट्टनक झाले की, परत ते काढायचे जरा- ते कठीण होतात. आणि परत त्याला ते मिठाच पाणी देऊन त्याला-आं - फ्राय म्हणजे हे केले की ते हा- हा. म्हणजे प्युअर हरभऱ्यासारखा हरभरा.
त खारे शेंगदाणे करतो ना तशा प्रकारे हे हारभरे.
हरबरे खायला तर फक्त- तर ते मसालेदार हरबरे वेगळे असतात जरा ते. भिजवून परत केले जातात. म्हणा त्याला काही तर हळद, मीठ टाकली जाते काही तर.
छान होते ते पण.
चालेल चाल चाल आता तुम्ही सांगितल्या पद्धतीन सगळ्याची ही रे पी जे आहे आम्ही ते आता सगळी लिहून घेतल्या. आता तुम्ही सांगितल्याप्रमाण आम्ही आता करून घेतो ते सग
हो हो चालतय चालत चालेल ठेवू का?
आ